हा तुझा आवाज दिदी आता खूप क्लिअर येतोय माझा आवाज येतो
हो हो येते बोल
हा तर मी ना आपल्या पुराने परंपरांबद्दल तुझ्यासोबत करणार होते जसे की अ बालविवाह म्हन किंवा अ मासिक पाळीबद्दल म्हून
छती जाणे म्हणजे ज्या अगोदरच्या्या परंपरा होत्या प्राचीन काळामध्ये आणि त्या अजूनही म्हणजे आधुनिक काळात बऱ्यापैकी चालू आहेत
हा बऱ्यापैकी म्हणजे अ जर तू सिटी वगैरे मध्ये बघायला गेलीस तर तिथले लोक मानत नाहीत खरं तू अजून पण खेडेगाव वगैरे मध्ये बघितलीस तर खेडेगाव मधले लोक ते अजूनही पाळतात किंवा ते त्या रीती मानतात कि हा बाबा जी प्रथा आमच्या पुराण्या काळापासून चालत आलेली आहे ती प्रथा तुम्ही देखील पुढं चालवली पाहिजे किंवा तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं
होय बरोबर बरोबर
जस की आता बघशील मासिक पाळीत म्हणजे त्याच्या पाठी मग पण एक कारण होत की स्त्रियांना पाच दिवस लांब का बसवायचे लोक म्हणजे स्त्रियांना पहिला काय वाटायचं की त्यांचा तो अनादर आहे किंवा त्यां तो अपमान आहे, की त्यांना घराबाहेर ठेवलं जातं, शिवाशिव केली नाही जात. तर त्याच्या माठी मग पण कारण होतं आता बघ पहिल्याचे लोक लोकांची घर कसे शचेनाने सारवलेली असायचे बरोबर.
होय बरोबर! होय, होय!
शेनाच्या ह्याच्यावर काय डग वैगेरे पडले आता तवा स्त्रियांना सॅनिटरी पॅड वगैरे ह्याच्याबद्दल काही माहिती नव्हती. तेव्हा ते काय वापरायचे कापड वापरायचे आणि कापड आपल्याला देखील माहितीय काप पण किती स्टेबल राहणार आहे शरीरावर तर,
हो बरोबर!
त्यामुळे जे दाग पडायचे किंवा हे व्हायचे तर त्यांना काय लागायचं पुन्हा पुन्हा. ती जागा सारवावी लागायची तर तितका त्रास होऊ नाही. ते करावं लागू नये म्हणून ते स्त्रियांना बाहेर किंवा त्यांची एक वेगवेगळी वेगळी जागा द्यायची की बाबा हा एवढ्याच पोर्शन मध्ये किंवा एवढेच जागेत तू बस चार दिवस क लांब राहा असा असायचं कारण की, शेणाचं घर एकदा पाणी टाकलं की त्यांना परत पूर्ण घर सारवाय लागायचं.
होय.
त्याच्या माग हे.
आणि ते होय आधुनिक, ते आता तू घरातलं सांगितलीस मला एक मंदिराच्या बाबतीत एक कहाणी माहितीय काय. ती मी तुला सांगते तर आपण म्हणजे म्हणतात का नाही त्यावेळी म्हणजे ते पाच किंवा चार दिवस आपण मंदिरात जायचं नसतो मंदिरात. आता तू जस बोललीस त्यावेळी पॅडस वगैरे अव्हेलेबल नव्हते. मग त्यावेळी कापड होतं. मग स्त्रिया काय करत होत्या आणि मंदिरात तुला माहिते फरशी जी असते ती गुळगुळीत आणि पांढरी असते. त बघितली हा मग ते मंदिरात त्या स्त्रिया जाणार आणि मग त्या गेल्यानंतर तिथ ते डाग वगैरे पडलं तर ते तसच राहू शकत आणि ते दिसायलाही कस तरी दिसणार ना. मग त्यासाठी स्त्रियांना फक्त म्हणत होते की चार दिवस तुम्ही मंदिरात येऊ नका. पण ते वैज्ञानिक दृष्ट्या त्यांच्यासाठी ते चांगलं होतं. मग आत्ता त्या लोकांनी काय केलंय अ की तुम्ही येऊ नका. मिरात म्हणजे तीच त्या मागे हेतू काहीतरी वेगळा होता पण आता त्याच काहीतरी वेगळं. पकडलं जाते की बाबा तस झाल्यानंतर तुम् चार पाच दिवस मंदिरामध्ये यायचं नाही प्रवेश करायचा नाही. हे चुकीच आहे ग, आता तू बोललीस ना. कि शहरामध्ये त्याचं प्रमाण कमी झालंय तर खरंच कमी झालंय आता आमच्या शेजारी वगैरे मंदिर आहेत. मग ज्या स्त्रिया आहेत ना त्या स्त्रिया त्यांच्या म्हणजे त्या त्या दिवसांमध्ये देखील मंदिरामध्ये जातात. आणि त्यांना कोणी काही बोलत नाही आणि ते व्यवस्थित आशीर्वाद वगैरे घेऊन येतात. म्हणजे पहिला काहीतरी त्याच्या मागचा हेतू प्राचीन काळामध्ये वेगळा होता पण ते आता त्यांनी ती प्रथा पुढे तशीच चालू ठेवली काही भागांमध्ये हे खूप चुकीच आहे.
हा पण त्याच्या मागचं पण कारण काय होतं माहिती का स्त्रियांना पाच दिवस आराम मिळावा हे त्याच्या मागचा हेतू होता की हा पाच दिवस. त्यांनी स्वयंपाक घरात जाऊ नये किंवा पाच दिवस त्यांनी मंदिरात जाऊ नये. त्या काळी खूप काम असायची. तर तो त्यांना पाच दिवसाचा आराम म्हणून होता. खर स्त्रियांनी किंवा लोकांनी त्याच गैरसमज करून असं केलं की ती घाण गोष्ट आहे. आणि त्यामुळे तुम्ही लांब राहावा.
हो आणि ते तू बोलतेस ना आता आपण बघ म्हणतो त्या दिवसांमध्ये चौथ्या किंवा पाचव्या दिवसामध्ये आपण डोक्यावरून अंघोळ म्हणजे केस धुतो मग, ते केस धुवायचं आता म्हणजे आपण म्हणतो की त्या दिवशी धुतलं म्हणजे आपण त्यानंतर मंदिरामध्ये वगैरे जाऊ. पण पहिला काळ हा पहिल्या काळामध्ये कसं होत त्यावेळी स्त्रियांना आपल्यासारखं बाथरूम वैगरे त्यावेळी अवेलेबल नव्हतं प्राचीन काळामध्ये हा त्यावेळी त्या काय करत होता त्या विहिरीवर जाऊन स्नान करत होत्या मग त्या सकाळी पहाटेच जाणार ना मग त्यांना पहिल्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी तिथे अनेक स्त्री असणार पुरुष असणार स्नान करण्यास मग ते चुकीच वाटणार ना तिथं आंघोळ करताना दोन तीन दिवस पहिले मग त्यासाठी तुम्ही चौथ्या किंवा पाचव्या दिवशी येऊन इथे स्नान करावे अशी त्यावेळी म्हणजे म्हटलं जात होत आणि ते आता आपल्याला काय वाटतं बाबा चौथ्या किंवा पाचव्या दिवशी आपण केस धुतले की आपण मंदिरात जाऊ शकतो हे साफ साफ चुकीचे आहे.
हो खरं बघ ना अजून आपण देखील त्या गोष्टी पाळतो आपण देखील चौथ्या पाचव्या दिवशी शेवटी कि आपलं डोकं धुत आपल्या म्हणजे आपल्या मनात ती रुजलेली गेलेली गोष्ट आहे आता तेच आपण म्हणजे आपण जे शिकलो ना तेच आप आपण आपल्या पिढीला शिकवतो असं झालेलं आणि ते तसच पुढं पुढं जात राहते. त्यात काही चुकीचं नाही त्यात काही वाईट नाही कि बाबा हा तुला मासिक पाळी आली तर तु लांब राहा वगैरे असं काही नाही पण ते त्यांच्या आरामासाठी गोष्ट होती हेच त्याच्या मागचा हेतू होता कारण की त्या दिवसांमध्ये स्त्रियांना खूप असहनीय त्रास किंवा असहनीय हे तसं दुखतं असतं.
आणि हो आणि आता कसं सगळं अवे्लेबल आहे म्हणजे आपण आता आपलं पेन वगैरे होत असतं. काहीतरी दुखत असेल. तर त्याच्यावर आपण काहीतरी टॅबलेटस घेतो काहीतरी त्याच्यावर घरगुती उपाय वगैरे असतात पण त्या काळी तसं काही अवेलेबल देखील नव्हतं त्यामुळे त्यांना चार-पाच दिवस आराम करा असं सांगितलं जात होत आणि ते पुढे मग तसं झालं की तुम्ही चार पाच दिवस तू बोललेस तसं स्वयपाक घरात येऊ नका हा लांबच बस हे असं असं पुढं तसंच होत. होत गेलं मग ते
हा असंच व्हायचं म्हणून पण ती काडे म्हणजे आता तू बघतच असशील योनीची देखील पूजा केली जाते.
होय होय काही ठिकाणी बरोबर आहे तुझं हे मी ऐकले आणि म्हणजे बघितले सुद्धा सोशल सोशल मिडियावर
हा की योनीची पूजा झाली केली जाते. आणि त्या मंदिरात पुरुषांना म्हणजे हेच नाहीये आज जाऊ देण हा प्रवेश नाहीय त्यांना पुरुषांना एकही पुरुष त्या मंदिरात पाय ठेवू शकत नाही. कारण की त्यांना तिथं एंट्री चालवणे आणि तिथले पुजारी म्हण किंवा जे सुद्धा ते योनीची पूजा करतात ते सर्वजण फक्त स्त्री एक स्त्रीच करू शकते आता समज तिथं कुठला पुरुष गेला समज असं म्हंटलं जातं किंवा मी ऐकलं आहे मला पूर्ण खात्री नाहीे
बरं
असं म्हटलं जातं कि समज तिथं तो पुरुष गेला तर तो आंधळा होतो जर त्याने ती योनी बघितली किंवा तिथं जायचा प्रयत्न केला तर तो आंधळा होतो.
हा अच्छा
असं मी ऐकलं आहे.
हा हा हा‌.
आता जर योनीची पूजा केली जाते म्हणजे ती काही वाईट गोष्ट नाही. ती काही घाण गोष्ट नाही.
नाही आता एक आपल्या शरीराचा तो भागच आहे ना आणि त्यात काय वाईट आणि हो ठीक.
हा आणि ते पण देवानी दिलेलंच आहे असं पण नाही की हा बाबा आपण जेव्हा जन्म तास आपल्यासोबत आलेला आहे किंवा हे झा आलेलं आहे. असं म्हटलं जातं की स्त्री जव्हा तिच्या पूर्ण स्त्री पणमध्येध्ये येते तेव्हाच तिला माह. तकाळी चालू होत.
हो हो बरोबर बरोबर.
जेव्हा ती लहान असते तेव्हा ती जवा ती वयाच्या अठराव्या वर्षी अठराव्या वर्षाची होते. तेव्हा आपण म्हणतो की स्त्री ही स्त्रीपण मध्ये आली‌. जवा तिला मासिक पाळी होते तेव्हा.
हो.
तर ती एक चांगलीच गोष्ट आहे आणि आपण म्हणजे लोक ब किती? चुकीचा विचार करतात ते लोक बोलतात चार दिवस शिवु नका सात दिवस हे करू नका. पण जेव्हा मासिक मुलीला पहिल्यांदा मासिक पाळी येते. एकदम पहिल्यांदा तेव्हा तिचं सण साजरा केल्यागत तिला नटवलं जात. तिला साडी केली जाते हिरवी हिरव्या बांगड्या केल्या जातात. तिची आरती केली जाते तिच्या आवडीचे सर्व विविध प्र प्रकार केले जाते खायचे पदार्थ केले जातात मग एकीकडे तुम्ही ती मोठी झाली म्हणून सण सण साजरा केल्यागत तिच ते साजरा करतात. आणि एकीकडे तुम्ही म्हणता. कि हा ही घान गोष्ट आहे ही तुम्ही म्हणजे अ चार दिवस लांब असा किंवा चार दिवस आम्हाला शिवु नका.
हो. चुकीच आहे ना म्हणजे बघ तू म्हणतेस तस ते शहरामध्ये त्याच प्रमाण कमी झालं सोड मी पण बघते म्हणजे असं कोणी दुजा भाव करत नाही. आणि शहरातील स्त्रिया त्या दिवसांमध्ये आता मंदिरात देखील जात आहेत आणि स्व पाक घरात जात आहेत आणि परत म्हणजे बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या हा बाकीच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या त्या दिवशी त्या पार पाडत आहेत चांगल्या दृष्टीने पण खेड्यांमध्ये त्याचं प्रमाण अजूनही आहे आणि ते लवकरात लवकर म्हणजे कमी प्रमाणात व्हावं असंही मला वाटतं म्हणजे जेणेकरून अ म्हणजे तू जसं बोलतेस ते देवानं दिलेलंच एक वरदान आहे अस. तर त्यांना त्याची जाणीव व्हायला म्हणजे पाहिजे बरोबर असं मला वाटत.
होय तू जे बोललीस ते एकदम बरोबर बोललीस की त्या त्या लोकां जर तुम्ही सण साजरा केल्यागत त्या मुलीचा ते तो दिवस साजरा करता. तर दरवेळी तुम्ही तसच तिला तोच सिक्युरिटी किंवा ती फ्रेशियसनेस दिली पाहिजे.
हो बरोबर आहे.
तिला असं जाणीव करून दिली नाही पाहिजे. कि तू म्हणजे काहीतरी तुझ्या शरीरात असा बदल झालाय की तू आम्हाला शिवू शकत नाही. किंवा काही करू शकत नाही अशी जाणीव न करून देता. कि हा बाबा हा बदल चांगला आहे तुझ्या शरीरासाठी चांगला आहे. आशी जाणीव करून देणं कधीही चांगलं.
हो हो म्हणजे आहे ते एक्सेप्ट करून व्यवस्थितरित्या त्याला म्हणजे आपण म्हणजे या समाजात वे व्यवस्थित वागवलं पाहिजे बाकी
ह हा तर तू तुझे दहा मिनटं मला दिलेस त्यासाठी धन्यवाद
हो थँक्यू तुला पण.